हा झालं नाश्ता.
हो हो झालं, मग. फॅमिली कशी तुमची जॉईंड फॅमिली आहे, कसंय तुमचं?
नाही नाही आम्ही आम्ही म्हणजे माझा दादा होता, तो ऑफ झाला. मम्मी मी पप्पा आणि आजोबा, आजी ऑफ झाली.
अरे बापरे, दादाला काय झालतं.?
ते म्हणजे त्याच्या गल्यात चैन होती ना, तर मर्डर झाली ओ त्याची.
बापरे!
मारलं त्याला हां.
बापरे म ते पकडले नाही.
पकडले, पण ते आता जामिनावर सुटलेत, कधीची गोष्ट आहे माहित आहे, आठ वर्ष झाले.
बापरे मग तू तर खूप छोटी असशील.
हो मी छोटी आहे, मी म्हणजे दहावीला होते तेव्हा, पण मग तेच हो, मग तो ऑफ झाला ना, मग माझी काय दहावीचे आणि एक्झाम आलेली, मग दहावीला मला कमी ट टक्के पडले खुप.
बापरे मर्डर म्हणजे, आणि काय एवढं घ्यायचं काय हवं होतं ते सोनं नानं, पण असं जीव का घ्यायचा ना.
तो बोला की अ मला मारू नक, आणि गावातलेच होते आमच्या, आणि मित्र वगैरे नव्हते, दोन दिवस दिवसासाठी मैत्री होती फक्त.
बापर म्हणजे ते चैन वगैरे असं यासाठी तेच गोल्ड साठीच मैत्री केलेली.
हा मैत्री केलेली हा तो ना म्हणजे माझा दादा खूप साधा असं म्हणजे कोणाच्यात नसायचं असं हा हा पण तो कसा माहितीये. त्याला घरात कोंडून ठेवायचे ना तर मग तो त्याच्या मामी कडे जायचा म्हणजे पप्पांची मामी आहे ना त्यांच्या तिच्याकडेच असायचा तो झोपायला वगैरे म्हणजे ते मामा असायचा तो जिवा मामा आणि तो आमच्या दादा असायचा चल ते दोघं झोपायचे तिथं त्याला चांगलं वाटायचं गावात होता ना घर आणि आमचं कसं इथे बाहेर आहे मग त्याला असं माणसं लागायची असं कोंडून नाही नाही आवडत असं त्याला
हो हो
हा मग तो जायचा गावात असं
हो पण यातून बाहेर पडायला खूप वेळ गेला असेल मम्मी पप्पांना तुम्हाला ह्या गोष्टीतून मग आता तू एकटीच बहीण आहे अजून
एकटीच एकटीच
अरे बाप तरे
हा तेच तर
हा अवघड असं हा म्हणजे तेच म्हणते ना असं शासन होत नाय ना एखादी शिक्षा केल्यावरती नाही का
हा ते जन्मठेपची शिक्षा भेटलेली त्यांना पण ते हे केला. त्यांनी म्हणजे जामिनावर सुटले ते
पण मग आता काही त्रास वगैरे नाय ना तुम्हाला त्यांच असं काही म्हणजे भीती किंवा काही असं.
नाही नाही एकदा आलेले आम्ही गेलेलो त म्हणजे त्यांना सांगितलं की ह्या साईडला यायचं नाही तुम्ही तिकडे पुण्याला असतात ते
हो हो हो
हां तिकडे असतात तर तिकडेच राहा असा म्हणजे एक आमच्या नात्यातलाच होता. अ मोरे म्हणून त्याजी चू त्यांनी जास्त हे केलं त्याचा प्लॅन होता हा सर्व
हाय पण तुला हवं होतं तर दिलं असत ना म्हणून
म हा तो बोलला आमचा दादा की बोलते मला मारू नका मी तुम्हाला चैन पण ही चैन पण घ्या आणि बोलतय मी एक लाख रुपये पण तुम्हाला आणून देऊ देईन पण हा पण तरी पण मारला त्याला दोघं जण होते.
हो ना पण तुमच्याकडे आता हे बघ अस म्हणजे सोनं वगैरे खूप असतं माझ्या घरी चोरी वगैरे अशा प्रकार घडतात.
नाय नाय चोरीचे वगैरे प प्रकार नाही आमच्या एरियात झालेली आहे. ते म्हणजे कुठेतरी गावाला गेले त्यांचं गाव पण नाही आठवत. म्हणजे एकदम तिकडे शेतामध्ये घर आहे त्यांचा दोघ जणांचा असं हा तिकडे घर आहे अजून एक पण पहिली तिथे झाली सग आणि ते साईडला ना त्यांचे राहिलेले म्हणजे त्यांचे मामी आणि त्या काकी राहतात असं म्हणजे घर साईड साईडलाच आहे असं त्या घ हा चोरी हो चोरी होत होती ना तरी ते दुसरे हो ते साईडला पण त्यांना पण नाही समजला ते चोर राहून गेले तिथे.
बापरे.
हो पाच दिवस होते तिथ आणि तरी ह्यांना समजलं नाय साईड च्याना आणि त्यांचा टेरेस वगैरे एकच आहे असं.
हो हो हो हो हो.
हां मग त्यांनी सगला किती जाम होता त्यांचा सोना तेवढा नेला पण ते भेटले
कारण मी तर सांगते ना मंगळसूत्र तुमच्या आठ, नऊ, दहा दहा दहा, तोळ्याच्या आसपास असतीलच.
हो. नाही पण ते ना अशी घाटी होते म्हणजे कुठल्या तर मला काही एवढं माहिती नाही.
पण ते आमच्याच आमच्या ह्याच्यातले नव्हते म्हणजे त्यांनी इथं जागा विकत घेऊन घर घर बांधलंय.
हो हो हो हो.
त्यांच्या मीस्टरांची इथे झाली ना बदली. तर ते इथे आलेत हां आणि नंतर ती झाली नंतर मग परत आत्ताच मधित की पाच, दोन सॉरी किती दोन, तीन महिने झाले असतील ही ते झाली त्यांच्या साईडला ते मॅडम आहेत वकील आहेत. ते काका आणि का की ते बँकेत असतात ते पण गावाला गेलेले त्यांचा कुत्रा असतो तिथे रिओ तो नाव आहे त्याचं म्हणजे त्यांनी पण आधी त्यांचा कुत्रा होता ना तो फँटम म्हणून त्याच्यावर किती खर्च केलेला. म्हणजे असं त्याला लेन्स वगैरे लावलेले तरी तो म्हणजे ऑफ झाला. जाम खर्च केलेला त्यांनी.
वकील आहेत ना त्या मुले तर मग हां आणि आत्ता पण आणलाय ना नवीन तो तो आहे बरा. आणि तिथे पण चोरी झालेली ते वॉचमॅ म्हणजे ते बाहेर गेले ना की व वॉचमेन ठेवतात आता. काहीतरी असेल ना त्यांच्या घरात. वगैरे अस खूप मोठा असा बंगला आहे अस बंगला टाईप आहे व वरती खाली अस हा तर मग असं तिथे ते कोण चोर बघून गेले पहिले त्या दुसऱ्या एरियातून आले तिथून म्हणजे माहित ते ना राऊंडला येतात की हीते काय आहे असं वगैरे तर आमच्या आम्ही कॅमेरे लावलेत आमच्या कॅमेऱत दिस असात का ते हिथून गेलेत पण त्यांनी बघितलं नाय आमचे कॅमेरे.
हो हो हो.
बाहेर आहे का असं वगैरे तर ते इकडून इकडून आले वाटत इकडून का तिकडून काहीतरी आले दिसले नाही जाताना. मला वाटतें इ इथून कॅमेरा बघितला असेल ना त्यांनी बघितलं असेल कॅमेरा म्हणून ते तिकडून गेले शेतातून तसं. आणि म्हणजे लुटण्याचं घर. अं तो हे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होते पण ते. वॉचमॅन काका होते ना तर त्यांनी हे केला. ते त्यांनी आरडाओरडा केला ते एकटेच होते म्हातारे होते असे. त्यांच्या पण काहीतरी त्यांना पण मारला त्या पो ह्यांनी चोरांनी. तर ते सांगत होते. त्याने आमचा कॅमेरा असा आहे की म्हणजे छोटासाच आहे. पण तो ना म्हणजे शिस हा. हा आणि आवाज येतोय आमच्या कॅमेऱ्यात आता ती किती लांब होती. होता तरी त्याच्यात आवाज येतो त्यांचा का वाचवा वाचवा चोर आलेत चोर आलेत. ते असे बोलत होते. हा मग ते कसं आता सीसीटी व्ही कॅमेराे आमचेेते मग ते पोलीस आलेले आमचे इथ चेक करायला मग त्यांना दाखवलं की आवाज येतोय. असं वगैरे हा. मग ते आलेच नाही घाबरून नंतर मग नंतर आले मग दो ते काकी आहेत. ते कस ह्यांचं वय झाले ना वॉचमन काकच हा मग नंतर आ अजून एक त्यांच्यासोबत सोब सोबत असा माणूस. म्हणजे ते एकटे काय करणार तसं हो.
आमच्याकडे तर पण आता गावी खूप चोरी म्हणजे आ आत्ता चालू आहेते आत्ता दोन. चार दिवसा पूर्वी चोर आलेला आमच्याकडे आणि एक तर त्यांच्याकडे. चाकू बंदुक वगैरे असतात आणि आमच्याच जवळच्या गावामध्ये तर सगळ्या लेडीजला असं बांधून ठेवलं दोन तीन घरातला. लहान मुलांना आणि मध्ये कानातले वगैरे कट करून घेतले. सगळं साफ केलं.
हां काय.
हो आणि माझ्या माहेरी तर आता हे. बलेरो गाडी चोरीची आलेली कुणाच तरी आणि ते थांबले होत चहा घेण्यासाठी पण आणि जिथं थांबलं तिथल्या. त्या माणसाच्या कोणाच्या तरी रिलेटिव्हची गाडी होती त्यानी ओळखली. चोरीला गेलेली पंधरा दिवसापूर्वी म्हणून त्यानी विचारलं कुठले काय गाडी. च नाही का त्यांनी डायरेक्ट बंदूकच दाखवली. मग त्यांना कळलं की हे गुंड आहेत आणिे असे मोठे मोठे केस वगैरे त्यांचे ते दोन पकडले चार जण पळून गेलेले मग चार जणांना रानातून प पकडून आणलं जंगलातून ग्राम म्हणजे त्या तिथले लोक पोलीस यांनी
हा हो.
भरपूर त्यांच्याकड. हो तिथंच ठेऊून चार जण पळाले होते आता जस्ट मग दोन दिवस. सगळे ग्रामस्थ पोलीस त्या जंगलामध्ये फिरत होते.
हां हां.
आणि भरपूर दरोडे वगैरे केलेले त्यांनी हो हो लपून बसलेले भेट. भेटले हो पण किती पण मी म्हणतेइतके तुम्ही धडधड धाकट हेत. सगळे तुम्ही काम करा ना मजुरीनी जरी शेती मज मजुरी गेलं तरी तीनशे चारशे पाचशे रुपयाचा रोज भेटतो. असं गरिबांना लुटायचं किंवा मग मारायचं. आणि काही नाही भेटलं एखाद्याकड तर मारून जातात माहितीये.
हो हो आता त्या वॉचमॅन काकांना पण मारला. हो हो हो.
असे कसे म्हणजे मनाने हे असतात काय माहिती. आणि असं का करा वाटतं बरं पुलाखाली आपण हे बघतो सी सिटी मध्ये किंवा स्टँडला पण अस त म्हणजे चांगल्या लेडीज पण असं पैसे मागतात लहान मुलांना घेऊन. घेऊन वगैरे तुम्ही आहात शरीराने धडधाकडट तर आता वयस्कर लोकांचं ठीक आहे कोण सांभाळत नसतं किंवा काय. त्यांचे प्रॉब्लेम असतात पण धडधाकडं लोकांना पण आप पैसे कसे द्यायचे पैसे मागत असतात द्या द्या. नाही का वैरुद्धांना ठीक आहे असं वाटतं हा थकलेत त्यांना कोण बघत नाहीय चला बघ
हा हा हो आणि ते माहितीय आता श असं शंकरचा रूप वगैरे करून पैसे मागायला
हो आमच्याकडं ना नाथ हा हा हा. ते असं हा इथं मी ना शिवाजीनगर पुण्यामध्ये बघितलेलं आहे असं गांधींचं वगैरे हे करतात पूर्ण असं नाही का. लहान मुलांना ते पूर्ण तस ठेव म्हणजे ठीक आहे ते कला एक पण मग लेकरां ना किती थंडीही वगैरे. असल काय त्यांचं खेळण्याचं खेळण्याचं वय हे पण
हो आणि हो. तेच तर आणि त्याता पोरी वगैरे किती पळवतात.
हो खर हे खर हे.
हां मग काय?
खूपच अवघड झालयं मुलींच आणि आता हे लहान लहान मुलांना आपण अस म्हणजे मागायला वगैरे लावतात नाही का त्याच्यामुळ पण हे होत.
हो चालेल मग ठेवू.
हो हो चालत.
हो चालेल मग मी नंतर करते, आता मी लादी पुसते.
हो हो हो चालेल. हो हो हो आजचाच दिवस आहे आपल्याकडे.
हो तेच ना मी आता लादीपुसून येते तुम्ही पण तुमची काम आवरा. मग आपण बोलू हा.